हा काय करताय ताई?
बस.. आता बसली होती अभ्यास करत होती हॅलो हो अभ्यास थोडं हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो हो हो येतंय हा हॅलो हा येतंय
हा काही नाही झाला का म्हटलं चहा -पाणी वगैरे
हो आज झाला
हो का
तुम्ही काय करताय?
काही नाही आताचं हे पाणी चालू आहे.
अच्छा
हा इथे खिडकी जवळ उभी होती तर म्हणल तुम्हाला फोन करावा कसं चालय
हो सगळे तेच फोन करून सगळे तेच विचारत आहे कशी चालू आहे दहावी कसं चालू आहे दहावीचा अभ्यास
तेच तर सगळ्याला असं वाटतेय अरे आता दहावी आहे कस चालू असतेला अभ्यास हम्म टेंशन राहते एक दहावी म्हणल्या
हम्म तुम्हाला किती पर्सेंटेज होते दहावीत?
माझे त-स- सिक्स्टी होते तेव्हा
अच्छा
आता तर सीबीएससी पॅटर्न आहे ना वाटतंय तुमचा
हो
हम्म तरी पण आता पॅटर्न- जरा अवघड आहे तर जास्त टेन्शन असतं सीबीएसी पॅटर्नचं हम्म तुम्ही मग ट्युशन वगैरे लावलेली आहे की नाही.
हो लावलेली आहे ना त्या ट्युशनला जा- दिवसभर ट्युशनच्या -ट्युशनच्या स- हेच्यात स- नी वेळ कसा निघून जाते समजतच नाही.
हम्म.. हे पण आहे मग आता एक्स्ट्रा क्लास वगैरे चालू आहेत की नाही- नव्वीचे
हो चालू आहेत ना शाळेतून या शाळा आणि परत मग ट्युशनला जा ट्युशन वरून या एक्स्ट्रा क्लासला जा तू घरी या
हम्म -हो ते रुटीन लागलेलं असेल आता मागे दहावीचं म्हंटलं एक तर कशात लक्ष पण नाही लागत दहावी म्हटल्या
हो सेल्फ स्टडी पण होत नाहीे
हो ना ते तर आहेच
हम्म तुमच्या खिडकीमधून खूप मस्त व्ह्यू येत असल
हो ना पावसाचा पाणी चाल समत छान पाण्याची थीम लागत आहे ए पण सकाळ पाासून लूस आहे पाणी अशी पूर्ण ह फर्शी पूर्ण थंडी ग झाली आमची
हा नाही पाऊस थांबायचं नावच नाही येत
हो ना सकाळ रात्री बसून चालू आहे काल पाणी
हम्म.
हम्म पण आता या पाण्यामध्ये अशी मस्त कुठे तरी ट्रिप.
हो ना मी तुमझ्या भावाला किती दिवसाची मनात आहे की आपण चांगलंस कुठेतरी चिखलदारा वगैरे फिरायला जाऊ चांगली असे कझिन वगैरे पण तो काही कानावर घेतच नाही गोष्ट
हम्म मी पण म्हंटली होती यांना की आपण जाऊ चालू आहे विचारात
आ आ हम्म आता तुम्हीच त्यांच्या मागं लागा. मी माझ्या भावाच्या माग लागते
हो पाऊ आला यांच्या मागे लागून देतात की नाही एक तर त्यांचं ते चिखलदाराचा पुल जे आहे ना त्याचे व्हिडिओ इतके येतात माझ्या समोर बापरे तो आता नवीन पूल झाला ना तयार काच्याचा हम्म मस्त किती उंच बघ.
आणि मी लहानपणीने गेली होती तर तेव्हा ये काही डव्हान्स झाला पण नव तिथं तिथं फक्त धबधबा पाहायचा ते मंदिरं पाहिजे बस वापसा यायचं एवढंच होत.
आता तर खूप सारे झाले पण तिथे ऍडव्ंचर मध्ये म्हणजे जंपिंग पण झाली अजून सायकलिंग आहे.
हो ना आता खूप ऍडव्हान्स झालं तिथं तेच तर म्हणून तर जायचंय तिथं मग मी लहानपणी खूप वेळा गेलेली
हो का तेव्हा एवढं काही नस असेल तिथे धबध बांधेच असेल बघण्यासारखं पक्ता आत्ता आता होतये.
हो.
आता माझ्या समोर दोन तीन दिवस झाले त्याच्याच रीलील आहे त्याची हो चांगला आहे सध्या एक क दिवस झाला एक दिवस झाला त्याला जाऊन आता फक्त बेसिक झाल सध्या
हॅलो.
ड वगैरे कशी करायची
अच्छा.
हॅलो हा सध्या बेसिक पासून सुरुवात केलेली आहे त्यांनी. हॅलो हा सध्या बेसि क पासून केलेली आहे सुरुवात.
अच्छा.
हम्म एकदम कस ते प्रोफेशनल साठी टाइम लागते ना.
हा मेन म्हणजे आपल्या मनात जर कुठे आपण फिरायला जायचा विचार असेल तर ते. इन्स्टा व स्नॅप व नाही युट्यूब वर रील तर येतातच जस
चिखलदऱ्याच येते माझ्यासमोर सर्व
हम्म जस कि ते मोबाईलला समजत की आपल्या मनात
तो वाचत असेल मोबाईल मनात काय चालू आहे तेच प्रेम समोर टाकते तो मी तर यांना चिखलदराच्याच रील पाठवते.
हम्म.
हम्म मस्त तिथलं खाणं ते पावसातलं बापरे असं वाटते आ गाडी करा अन चाल जावं सगळेजण मिळून.
हम्म त्यांना म्हणा आता घ्या म्हणा काहीतरी मनावर आणि न्या म्हणा आम्हाला कुठेतरी फिरायल.
हो ना मस्त गेलं ना त अशी गाडी करून जायला पुरते च
हो पावसाच मस्त पाऊस चालू किती मस्त मजा येईल बरं.
हा मस्त अशी मोठी गाडी क्लुजर वगैरे आता आपण जास्त जण आहोत ना तशे. हम्म तर मस्त गाडी वगैरे असली ते आपण रील पण करू शकतो अशी.
हा हो.
आता त्या ट्रेंडिंग मध्ये येत रिल अशा म्हणजे रोडच्या मधात गाडी थांबून. मी मस्त मी म मस्त पाच मुलींची रील बघितली ती छान!
अच्छा!
छैया छैया वर.
अच्छा मी तर सध्या आता इन वर नाहीेय कारण की मी आता इस्टाग्राम डिलीट केलंय दहावीच्या न. हेि सगळं लक्ष मग काय इंस्टाग्राम वरच राहते.
हो ना.
हा म्हणून.
हम्म आता मग तुम्ही येसाल न चिखलदऱ्याला?
हो तेव्हा तेव्हा डाउनलोड करेल न.
हो तेव्हा जाऊ न छान इतकं छान वाटत. पण याच महिन्यात जाव लागेल पण तिथे कारण की पुढच्या महिन्यात पाणी जास्त होईल.
हम्म.
कस हे आता सध्या जास्त नाहीये पाणी काही त तिथे. जास्त असं हे पण नाही म्हणजे धबधबे वगैरे चालू झाले म्हणजे सध्या
हम्म आणि आपल्यापेक्षा जास्त मोठे पण नको आपण असे सगळे आपल्या म्हणजे तीसच्या खाली जे जेवढे मुलं मुली आहेत तेच तेवढेच हवे जास्त मोठे जर असले तर मग ते नको. ते मग म्हणता तकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ.
ह ते असं म्हणतात की नाही इथे नका जाऊ, पाण्यात नका जाऊ, असं चांगलं नाही हे नाही ते नाही. कसं आपण सारख्या वयाचे असल की मग व्यवस्थित होते.
हा हा मग काय म्हणी सगळ्यांना समजते ना की कसं सगळ्यां सगळ्यांना कस खेळा वाटते? म्हणजे.
हम्म हम्म सगळे कसे एका वयाचे असले ना. कि मग ते व्यवस्थित मजा करतात.
हम्म त्यांनासी हे समजते की अ ही म्हणजे मोठ्या व्यक्तींना अशी काळजी राहते ना.
हो म्हणजे त्यांना असं वाटतेकडे हे पडतील कुठे जाऊन समोर.
म्हणून. तुमची तब्येत वगैरे कशी हाय?
हो माझी तब्येत सध्या चालू आहे का नरम गरम हे वातावरण पावसाचं होतय न. ते वेदर चेंज झाल कि तब्येत खराब होतेच माझी. हम्म तुमची कशी आहे तबीयत?
बस चालू आहे आता दवाखान्यात जाऊन आली होती ते दोन दिवसा आधी काही नाही. तेच मायग्रेन बद्दल.
हो का मला मायगरे नाही
हो.
हो का म्हणजे कसं काय काय टून सांगितलं डॉक्टरांनी बरं मायग्रेन ता होतो एक माझ्या ताला पण आहे ताईला
अच्छा ते जेनेटिक्स
ह कारण नाही सांगत डॉक्टर की याच्यामुळे राहते
हा ते जेनेटिक्स वगैरे असतात म्हणते की त्याच्याकडून हो
हा अच्छा!
हम्म
हम्म माझी ती वाशिमची ताई आहे ना तिला पण मायग्रेनचा त्रास तिच तर इतकं डोकं दुकते की बस तिला एक छोटीशी गोळी घेते ती घेतल्याशिवाय ते शांत होत नाही. पाच रुपयाची एक गोळी आहे ती, हो का मग तुम्ही,
माझ सेक हो मला गोळ्या चालू अस तर दिवसातून तीन टायम तर मला गोळ्याच घ्याव्या लागतात. नाही तर मग डोकच दुखायला लागते.
मला ना एक्सट्रा ती पण एक गोळी घेते ती गोळी घेतल्याशिवाय तिच असं म्हणजे शांत होत नाही तिच डोकं उन्हाळ्यात असं खुप दुघतय मागच्या साईडने
हो
तिला पूर्ण असं मागचं डोकं दुखते पूर्ण हो ना अशासाठी कोणती आणि व्हायलाच नाही पाहिजे.
हम्म आणि आजकाल खाण्यापिण्यावर चानक पण होतात ना.
ते रासायनिक झालं पूर्ण पूर्ण गोष्टीवरती फवारणीस ते
हो ना सगळ्यांचे खाणे- पिणे पण बदलत ना कोणी आता एकदम चांगले पण हॅलो
घर हा हॅलो
ह कोणी आता चांगले खाणे-पिणे पण नाही करत. सगळे जंक फूड वगैरेच खातात.
हो ते तर आहेच पिझ्झा हे वगैरे चालूच राहत. ते बाहेरच घरच कमीच हे करतो ना आपण,
तुम्हाला घ्यायचे होते. ना ते मेकअप साठी पाऊच
हा हा घ्यायचे होते मला.
हा त्याच खूप मोठं हे लागलेलं आहे. म्हणजे सेल सारखंच म्हणू शकतो आपण जसे म आता कॉलनीच्या पुढे लागलेले आहे.
हो का काय काय तिथे मग
तिथे सगळेच आहेत. तिथे सगळेच मेकअपचे प्रोडक्ट्स वगैरे कमी रेंजमध्ये मिळतात. ऍस्टॅटिक बॉटल्स वगैरे म्हणजे जे जे मुलींना लागत. जिम साठी हे म्हणजे अ हे आहेत म्हणजे कपडे वगैरे आहेत.
कपडे पण,
हो सगळेच आहेत. बूट वगैरे पण आहे म्हणजे मुलींच्या गरजेनुसार जे पण आहेत सगळे तिथं आहेत पण सगळ एस्टेटिक आहेत.
हो का हो ना बरं झालं सेल लागला तस आता पाहिजेच ना.
हो काही ना काही तर पाहिजेच.
हम् आणि मेकअपचे सामान वगैरे ऑनलाईन किती महाग येते ऑफलाईन पण तेवढंच रेंज आहे. तेची सारखीच आता सेलमध्ये थोडासा डिस्काउंट राहत असेल काही नाही काय डिस्काउंट असेल ना त्याच्यावर
हो
हम्म बघावं लागेल यांना घेऊन जावं लागेल मग,
हो
हम्म तुम्ही काय काय आणलं मग सेल मधून
मी काही नाही मी बॉटल्स वगैरे आणले आणि मेकअप अ साठी पाऊचेस आपले.
अच्छा हो का पाऊच मंग कितीपर्यंत.
आहेत तिथे दोनशे तीनशे पर्यंत पण खूप मस्त मस्त क्वालिटीये आणि ब्रॉटेना असे खूप मोठे मोठे आहेत
हो असे ब्रॉडच पाहिजे कारण की आपण जास्त सामान ठेवतो ना त्याच्यामध्ये खराब नाही झाले पाहिजे लवकर एक आहे माझ्याकडे पण उमिनी वाला ए छोटा त्याच्याहून जास्त काही बसत नाही, म्हणजे आपलं फाउंडेशन वगैरे बसते आणि कॉम्पॅक्ट बस अन बस तेवढंच.
आणि तुमचे असे जसे लँग हेअरेत, तुमचे जसे असे लॉग हेअरेत, तिथ खूप मोठ मोठे मोठे जे क्लचर वगैरे पणेत.
हो ना कल्चर रस्त पाहिजे मोठं हे छोटे छोटे राहतच नाही डोकेला माजे तर रुटूनच जातात.
हम्म नाही खूप मोठे मोठे क्लचरेत म्हणजे आपल्या ज पाम असते ना, म्हणजे आपल्या हाताच्या पेक्षाही खूप मोठे मोठेत
हम्म हम्म. हो ना तेवढंच पाहिजे क्लोजर मोठ्या केसांना कसं ते बसत नाहीत ना डोक्यावर व्यवस्थित
हम्म
खूप मस्त असतय तिथे आणि कमी रेंजमध्ये पण खूप चांगले चांगले मिळतात मगं युज मध्ये पण केलं जाते
हो ना तसं आपण क्लचर जास्त नाही युज करत कमी रेंज मध्ये असं की आपण घेऊ शकतो दोन तीन जास्त. ब आणि ती मेन म्हणजे गरजेची गोष्ट आहे आपल्या कच्च कुठे बाहेर वगैरे गेर की पाहिजेच
हम्म आणि मुलांना लागतेच काय मुलीं मुलींना सगळं सामान लागते
मुलींच्या सामानाची एक वेगळी बॅग बनते मुलांना काहीच नाही.
हा ना मुलांना केस केसात निकून हात फिरवला आणि तिकड हात फिरवला की झालं.
त्यांना कंगवेची पण गरज नाही लागत बाहेर गेल्यावर. आपल्या मुलींच जास्त राहत
हो ना मुलींना खूप काही काही घ्या लागते सोबत
तर कंगवा, फेस वॉश, आरसा
हो त्यांना सगळं पद्धशीर पाहिजे. हम्म आणि तिथे बॅगस पणेत तिथे बॅग्स वगैरे पणेत सगळ्या नरश मोठ्या मोठ्या बॅग्स वगैरे असत ठीके सगळे